हॅलो हॅलो
हो कट झा तिकडून झाला का तुझ्याकडून माझ्याकडून तर काही नाही कट झाला. काय हेडफोन वगैरे लावलेस काय?
नाहीच
हॅलो मग कसं काय नेटवर्क नाही आहे काय मग?
बहुतेक नेटवर्क नाही. थांबा बाहेर जाते मी
नेटवर्क प्रॉब्लेम असलं की होतय कट म ते कॉल हे होत नाही घेत नाहीत ते कॉल मग
हा हा हं हंम आता यायलाय आवाज हा बाहेर आल्यावर या स्पेशल होय अंडा करी
हं अरे वाह! हं हं हं हं हं हं हम्म ह्म्म चांगलं आहे चांगलं आहे. आमच्या त व्हय आज व्हय डाळ भात बघ स्पेशल
का ओ..
काय नी आज काही एकादस हो आहे की की पण काय नाय आज एखादस च त्यामुळे काय नाय आणलं हम्म ह्म ह्म त्यांच्यात नाहीत हा आमचे ते पप्पा पंढरपूरला वगैरे असतात ना त्यामुळे नाही खात.
हा हा..
हो मं
मग जेवून बसल्या वाटतं
हा आ जेवून बसले. झोप येते आता हम्म आठ वाजताचं झोप येते. मी दहा ला साडे नऊ दहा ला हंतरणात पडते बघ आणि तेवड्या जरा मोबाईल अर्धा पौन तास म्हणलं तरी साडे दहा अकरा वाजेपर्यंत झोप ये तेव मला हम्म अकराच्या आतच साड दहा पावणे अकरा वाजते झोपायला. हम्म साडे दहा नंतर कळतच नाही किती? कधी झोप लागली आणि कधी काय
हंम ह्म्म
ह्म्म दिवसभर काम वगैरे करून कंटाळा येत
कंटाळा येतोय आणि दिवसभर झोप नाही.
हो हो त्यामुळं सं सकाळी लवकर उठून हम्म स काळी बरोबर सहाला म्हणजे जाग येते. हमं हमं त्यामुळं कसं ते अगं नाही मला किती वर्षाची सवयच हे ती मला वाटते आं ते नव्वीला कसं आपण म्हणजे आम्ही शाळेत असताना होतो ना ते नववीला आमच्या पावणे सहा ला क्लास असायचा. शाळेचा म त्यामुळं कसं अ पाचला उठायचं. तिथून म आवरायचं आणि आवरून थोडंफार जरा वाचन करत बसायचं मग टायमिंग झालं की जायचं. मप म सात ला अ साडेसात ला क्लास सुटायचा तिथून घरी यायचं मग आवरायचं आणि साडेआठ वाजता म्हणजे नऊ ते साडेनऊ ला परत शाळेत क्लास असायचा. एक्स्ट्रा ते दोन तास हा आठ कधीपासूनच आमच्या स्कूल मध्ये एस्ट्रा क्लास घ्यायचेत. हो. मग त्यामुळ कसं ते सकाळी तेव्हापासून मला सवयच लागली बघ. पहिल्या पहिला तर पाचला येत होती जागा आता कंटिन्यू बरोबर रोज पहायला येते तो लेट म्हणजे उशिरा झोप रात्रीचा किंवा लवकर झोप.
हा सहाला येत्या जा.
हो सहाला भजी येतं जा
सवय चांगली आहे खरं ते
नाय आणि ते सोय लागलेच माझं दवाखान्याची आहे ना का नाही सोय लागल्या मग हम्म. संध्याकाळी कसं आठच्या अगोदर जेवायचं आणि मग. आटला नाट नंतर काही खायचं पायायचं नाय काय नाय.
हम्म आमच आमच्याकडे लई उशीरन असायचं अजून आता साडेनऊ वाजले अजून जेवायला
पप्पा इकडे नाय तिकडे जेवायला म रोज
येतात ती
हम्म हम्म हम्म.
पप्पा येतात रोज.
हा हो भेटलेलीत परवा मला. भेटलेलीत परवा मला म्हटलं
हा.
हो ऑफिस मध्ये आलते हम्म हम्म. काय म्हणलेयत म?
ती ऍप बद्दलतेन सांगाल तिनी.
हा हा तेच म्हणलं सांगतो म्हणलं घर बसल्या तिला पण तेवढंच आपलं काम पण होऊन जाईल आणि ते कंटिन्यू असणार आहे कायमच हे.
कायमचा असणार आहे काय?
होय म थोडंफार आपलं म्हणजे पेमेंट कती पण पेमेंटचा काय नसते पेमेंट कटवत नाही काय नाही पंधरा दिवस थोडी ग्यो महिना असून त्या देतात देतात डायरेट आणि त्या अकाउंट तू केलीस चेकिंग?
चेकिंग केलं खरं ते आणि टास्क व्हाय पाहिजेत मग तेव येणार असं म्हणाले.
नाही म्हणजे अकाउंटला ते नंबर वगैरे टाकलेस का तुझा बँक अकाउंट नंबर व
अकाउंट... ला टच करा लागलोय खरं ते येईना झालंय.
आता काही करू नको मग सोमवारी कर आता कारण अव आज उद्या दोन दिवस आहे ना त्यांच ऍप वर ते हे चालू आहे ना आपलं अपडेट चा हे चाललय काम चाललंय. तर डायरेक्ट काय कर हे चालूच राहू दे काम वगैरे सोमवारी कर आता म ते. बँकिंगचा हे ते कसं अ हं ते म्हणजे ह्याच्यामध्येच गेलतीलस ना सेटिंग मध्ये ते बँक ऍड म्हणून असते ते.
हा होय तिथं पेमेंट मध्ये टच केलो क नी ते बँक किंवा हे येतेय
हा मग त्यावर बँक अकाउंट तुझा बँकचं नाव आणि आय एफ सी कोड टाकायला लागतो ना.
हां.
म ते टाकली नाहीस काय?
नाही नाही मग ते येईनाच झाले ना बँक अकाउंटला टचच होईना झाले. ते पूर्ण हे दाखवाले
हा कॉल झाला ना मला स्क्रीनशॉट पाठव मग बघूया.
बर बर पाठवते.
हा तर हा आपलं टायमिंग झालं नाही दहा मिनिटाच. म ते मला स्क्रीनशॉट पाठव बघू अजून नाही हा अजून नाहीय हे झाल्यावर मग बघूया. स्क्रीनशॉट पाठव बघू या. हो तेच तुझं पप्पाना म्हणलं नाहीय गं कसं झालंय तीन-चार दिवस झालं झोप नाहीये असं म्हणजे ना कसं वय लय रात्री दोन दीड दोन वाजे झोप नाही आणि परवा पण रात्री तीन वाजता जाग आली अ तीन अडीच. तीन वाजा अडीच वाज जागा आली आणि एक तासवर परत झोप नाही त्याच्यामुळे परत झोपलं ते मग परत आठ वाजता जाग आली मला असं व्हायला लागले थंडी ना झोपेचा रुटीन बदलला ना मग हा आणि झोप त्याच्या रुटीन बदललं क नाही मग असं मला आळस सारखा येत राहतो मग.
ह ह.
हम्म. मम्मी पप्पा तेन आता पप्पा पण जेवलत म बाहेर गेल्या मम्मी जेवन बस पल्या सिरियल बघत ते रोजच्या मालिका ते मला काही आवडत नाही नी काय नाय मग हम्म. हा माझं काम असते कधी कधी मोबाईल नाही तर बाहेर छेत लहान मुलं वगैरे खेळतात ना ते क्रि केट म्हणा किंवा त्या मुली काहीतरी काहीतरी खेळत असतात मग त्यांच्यात जाऊन जरा खेळतोय तेवढं जरा बरं वाडतय मला.
खेळतासा
होय आता क्रिकेट तर ह्यांच्यासंग खेळते मला बरं वाटत हे असेल मोठ्यांच्या ते गप्प मारत बसते. नैवेशना ते मला ते त्यांचे लहान मुलं लई आवडत हाय खेळायला. हा माझं असच आहे म पहिल्यापासनं.
हम्म आमचे ते लहान मुलं पण लय हेत. जाता येता दिदी दिदी करतात आता एवढेच सगळे हं सगळी तर मला ते मोठे ते भाऊस लागतात ती सगळी म्हणतात अरे आत्ती म्हण आत्ती म्हण आ ते कोणच म्हणत नाहीत मला एक
दिदीज म्हण
सगळे हा सगळे दिदी दिदीच करत्यात. तेवढंच भर आणि गणपतीत पण सगळी कशी आ इथं गल्लीक गणपती बसतय क नाही त्यामुळे सगळी माझ्याकडेच येतात. दीदी हा कार्यक्रम घेऊया काय, हा गेम घेऊया काय, हा खेळ घेऊ काय खरे येतात सगळेच पोर लहान असू देत मोठे असू देत. आणि पोरी तर काय मला सोडतच नाहीत मग.
हो आणि गणपतीच मज्जा येत्या लई. ते अकरा बारा दिवस लई भरपूर मॉन्क मजेत जात
म्हणे मला वाटतं हे दोन वर्ष त्याच्या गेल्या वर्षी तिकडे गणपतीकडे याय लावले क नी तुमच्या तिकडे.
हा.
ते ह्याच्याकडं तेव्हापासून गेल्या वर्षीपासून नाहीच हा. त्याच्या गेल्या वर्षी पण पाऊस भरपूर होता गेल्या वर्षी पण पाऊस भरपूर होता. त्याच्यामुळं काय एवढं गणपतीत एन्जॉय करायला भेटलंच नाही. हम्म आणि ह्यावेेळेस कायत आमच्यात होय ताव जुलैच हो जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आ होय ह्या महिन्याचा हे आणणार आहे म्हणून सांगितलाय, बघूया आता मग काय करतात पोरं.
होय.
म्हणजे जसं गणपती आलं ना त्या हेज्यत तो भारी वाटतो, म्हणजे गणपती आता ते ह्या वेळेस तर घरातला काहीतरी सात दिवस आहे बघ. मस्त वाटतं सात दिवस.
सात दिवस आणि बाहेरचा मांडवातला बारा दिवस.
हॅलो, हॅलो आवाज ये येते का? हॅलो, हा बोल की माझा आवाज कट झालत का?
हा काय तरी झालं म्हणजे
अ मोबाईल आवाज होता कट झाला.
असं हे झालं म्हणजे रिंग झाल्यावाणी झालं. आणि ते वॉट्सअपलाच गेलं, त्यामुळं काय कळलं नाही.
नाही हिकडं हे झालं ते सोनु दीदीचा फोन आला होता गं, कट केलं तिचा फोन.
हॅलो.
हं, कट केलं तिचं फोन झाल्यावर नंतर करतो. हं, आणि जेवायची हायस? नाही तो अजून मग जेवून झाल्यावर एक कॉल करूया का तुझ्याकडून मग तिकडून?
चालतयं की, तुम्ही झोपणार आहे खरं आता.
नाही नाही झोपत नाही घे मी हाय. तुझा कॉलला तुझ ते तुझा एक कॉल होऊ दे, मग क हे करूया. आता तो मगाच तो कॉल तुझा आता वायाच गेला असणार आहे, कारण तो काही जास्त असं अ टाईमिंग घेतलं नसणार आहे, मग तुला हा माझ्या कॉलचा एक भेटेल तुला त्यात ते दाखवत नाही, पण भेटतंय असं होतात.
हा, हा.
हम्म. काय करतो तुझं जेवण झाल्यावर मग मला मेसेज टाक. मग तुच फोन कर मग डायरेक्ट.
हा, हा करतो.
हा आहे मी
हा चालतंय झालंय घ्या टायमींग.
हा सबमिट कर तिकडून.